कायच
काय आवडून बसले बघ आता म्हटलं तुला फोन करावा
हम् हम् तबीेत बर काता
आई आहेई नसता जरा औषध घेऊन आले की बाबाा हम्म डोकच झालं झालं झालं
हम्म औषध घ्यायला पाहिजे ना.
हो घेतली की आताच बघ. डोक जाम झालेरे आज. मग डॉक्टरांकडे गेले सकाळी अचानक शिंकाच याय लागल्या.
हा हा.
मग नाक गळायला लागल आणि डोकच गच्च झालेलं.
काय म्हटले डॉक्टर? कशाने झाला त्रास?
काय म्हणले नाकात जाम झाला असेल, तर म्हटले आता हे करा म्हटले औषध घ्या त्यांन बाहेर पडेल सगळं. असं के औषध घेऊन आली.
हा हा.
हम्म. आता आणि पुढं आता सगळे पुढच्या आठवड्यापासून सण चालू व्हायचे. हम्. आता बेंदूर आणि वटपौर्णिमा एकाच दिवशी आहे.
हो एका दिवशी आली आहे यावर्षी.
पोळी आणि उपवासाचं सगळं एकाच दिवशी कराय
मग काय करायचं आता आपण पोळ्या करायचा उपवास करायला.
ना आता उपवास काय बाईकांचा उपवास असते ना. त्या दिवशी वटपौर्णिमेदिवशी. हम्म मग मला काही तरी वरीचा भात वगैरे आणि ब बेंदूरीच्या पोळ्या करायलाच पाहिजे.
दो्ही पण एकत्र का.
होय कारण आणि आपल्या इकडं वरीचा भात खातात. पण तिकडे सात सातारा साईड ला हे खातात. अ पुरणपोळी खातात वटपौर्णिमेला.
हा हा.
ह मग त्यांना बरं आहे ना? हम्. हो. नाही खरं तिकडं सातारा साईडला अ महाराष्ट्रीयन बेंदूर करतात अ. आपल्याला इकडं कर्नाटक आपल्याला कोल्हापूर पासून जवळ आहे ना. म्हणून आपल्याकडे कर्नाटकी बेंदुर करतात.
हा हा हा.
आपल्या इकडच्या साईडच्या खेडोपाड्यांवर पण फक्त कोल्हापुरातच कर्नाटकी बेंदुर करतात. खेड्यात वगैरे महाराष्ट्रीयन बेंदूर करतात.
होय.
हम् आणि मग बेंदूर झाला कि मग चालूच की हे सन एकएक. पुढच्या महिन्यात श्रावण महिना मग आषाढी एकादशी. की मग आषाढी एकादशी झाली
होय मग ह्या या या दोन आठवड्यात काय तर हे करायला पाहिजे. मटन बिटन करून घ्यायला पाहिजे. आता परत मग चालू झाल की
नाही आषाढ महिनात चालते की खायला.
तेच की खरं एकादशी नंतर न परत मग मध्ये
नाही एकादशी अजून लांब आहे आणि ह्यावेळी अधिक महिना होता ना. त्यामुळ सगळं पुढ गेलय अस झालेय. मग अं येणारता तेच की
हम्मम.
ऐक की मग परत श्रावण महिना सुरू होणार श्रावण महिन्यात चार श्रावणी सोमवार सगळ्यांचे उपवास मग महादेवाला एक दिवस तांदूळ व्हायचे एक, दिवस तीर व्हायचे एका सोमवारी. ती एका सोमवारी तांदूळ एका, सोमवारी जवस. एका सोमवारी सातू असं व्हायचं असते हम्म. हं मग ते सोमवार परत हे नाग पंचमी येणार हम्म.
न म
ना बोल. होय रक्षाबंधन पंधरा ऑगस्ट. होय कृष्ण जन्माष्टमी होय. हम मग ते झालं कि तोवर झालं. गणपती गणपती झाले कि, दसरा माहाचा महिना मग ते पित्त पित्र नाही मायाचा पंधरावडा असतोय ना ते पित्रांचं ह.
हम् हम हम.
आणि मग ते झालं कि दसरा येतो. म्हण दसरा झाला कि दिवाळी.
नवरात्र कधी असत्या.
तेच की दसऱ्यातच की नवरात्र नऊ दिवस नवरात्रात म नवदुर्गा हे सगळं सुरु होत. तेन नऊ दिवस आपण देव बसवतो ते घट बस सवतो.
होय पालखीला जातोय महालक्ष्मीला नऊ दिवस असते आपली
होय म ते सगळं सुरूच होणार सगळे सण. एकसारखं. दिवाळी झाली कि, मग मार्गशीर्ष महिना झाला की मग जरा मग एक महिना्यात ही असते विश्रांती मग असते संक्रांत ह हंग संक्रांत झाली की मग काय अ शिवरात्र मग हे अ शिवरात्र झाली कि मग हे पाडवणे जास्त काय ते आपलं शिंगा हम् पडवा हम् मगाक्ष तृतीया असं होतं.
आता श्रावण महिन्यापासून चातूर मास
च होय. ते होय, चातुर्मास पण असतोय श्रावण महिन्यात.
ना.. ना हेज्यात पण धर ते मंगळागौर पण करतात ना, नवीन लग्न झालेल्यांचं.
होय, मंगळागौर असते श्रावणात श्रावणात रोज काहीतरी असते असं होते.
प्रत्येकतायच नवीन नवीन
होय सुरूच असतेय हम्. आणि मग काय होते चतुर्मास मध्ये एक एक जण कांदा लसण काटणेेत विना कांदा लसुणाच सगळं खातात असं पण असत हम् चटणी पण विना कांदा लसणाची असं सगळं एक एक जण श्रावणी करतात ना श्रावणीमध्ये पण अं कांदा लसूण खायच नसते एक वेळ जेवायचं रोज आणि कांदा लसून खायचं नाही अजिबात
हा, हं हं हं
हम्म. असं असतंय. ते पण असं ते एकेकांच नऊ रात्रात नऊ दिवस एक एक जण कडक उपवास करतात. हम्म
पण एक वेळ, उपवास धरतात ना एक एक जण पूर्ण श्रावणात. सोमवारी पण धरत्यात ते किंवा एक वेळ जेवत्यात पूर्ण श्रावणात
ह होय, म्हणजे ते काय ये त्यामागं अ.. हे पण आहे, विज्ञान पण आहे. शास्त्र पण आहे आणि विज्ञान पण आहे. कसं, ह्या दिवसात आपली पचनशक्ती मंदावलेली असते ना पावस
होय पावसाळ्यात
अ हम्म मग थोडं कमी खाल्लं की, ते पचतं पण व्यवस्थित. म्हणून हे आपल्या संस्कृतीमध्ये अम् हे सगळे शास्त्र, आणि त्या दिवसानुसार ते खाद्य पदार्थ केले जातात. नं असं होतंय. आता उकडीचं, ह्या दिवसात खायचं असतं. पावसाळ्यात, ऑगस्ट मध्ये वगैरे. हम्म कारण का पचायला सोपं मग ते नागपंचमीला उकडी चे कानोले वगैरे करतात. असं असते. नारळी पौर्णिमेला नारळी भात, खीर असं कर त्यात हम्म म्हणजे ते पचायला सोपं असतं. मग थंडीच्या दिवसात, अ हे असतय आपली संक्रांत. त त्यावेळी तिळाची वडी करतात. मग ते उष्ण पाहिजे असत ना, तेव्हा थंडी असते.
हम्म
असं प्रत्येक सणांचं महत्व आहे.
आता आपल्या इकडे नागपंचमीला पण नागाच्या वा रुळाची नाग आणि
प पूजा करतात म्हणजे ते कसं. प्राण्यांविषयी पण कृतज्ञता व्यक्त केली जाते.
आपल्याकडेता किती असं नाग असतात पूजा वगैरे करून जात
हो हो तेच घम नाही प्राण प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करायसाठी ते आपण हे करतोय बैलपोळ म्हण. नागपंचमी हे सण साजरे करतेय. दिवाळी तर गाय वासराच पूजन हे सगळं आपले संस्क कृतीमध्ये प्रत्येकाविषयी कृतज्ञता व्यक्त करायच. हम् ठरवून दिलेलं आहे. त्यानंतर भूमिपूजन असते दसऱ्यानंतर म्हणजे भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करायची. असं असतंय ना.
होय. आपल्या ह्याज्यात सगळ्यात, संस्कृतीत सगळं. सगळ्याला मान असतोय. झाड मण सगळ्या सगळ्याला पोजते.
हो. धान्य प्रत्येक धान्याचं प्रत्येक सणात महत्त्व वेग
ह.
अस आहे ना हम्. तेवढं मोठं प्रगल्भ शास्त्र आहे आपलं.
होय.
हम्म आणि त्याप्रमाणे आपण राहिल तर आपलं खरच म्हणजे माणूस कायम निरुड घी आणि व्यवस्थित राहिल हम्म हम् बाकी काय म्हणत
का
आता सगळीकडे वेगवान प्रगती झाली आहे पूर्वी तस दन वयनाचे साधन कमी होते त्यामुळं अं ते सणांचं महत्त्व जाणून लोक त्यानिमित्ताने एकमेकांना भेटायचे एकमेकांशी हे संपर्क व्हायचा आता कस फोन रोजच भेटल्यासारखंच होतंय
होम
हम्म मी आणि काय म्हणतोस बाकी कॉलेजचे मित्र भेटलेले का आज खेळायला गेलेलाच
हो गे ल हॉकी स्टेडयमवरर
हम्म हम्म हम्
ह् का ना मॅच बघत बसलो नेदरलँड आणि स्वीडन ची मॅच चालू
हम
नेदरलँडने दोन गोल मारल्या स्वीडनचा झिरो आहे शून्य आहे
हो आता किती वेळ
तीडोस्ताने
होय दीड वाजतानी मग
हा
मग दीड वाजता उठून बसणार काय नाही
होय आता बघायचं, झोप लागली तर झोपायचं नाही तर नाही
हम् बर, मग झो झोपतजा. झोप काढ जरा.
काय दीड वाजता?
हम्म हम्.
जर्मनी आणि आयवरी
हम्. ह.. ह.. हम्.
यांची मॅच आहे. परत काय साडेपाचला पण असत्या, सहाला पण असत्या.
होय, दिवसाला किती मॅच असतात आता वर्ल्ड कपच्या?
एका ग्रुपच्या चार असतात. जे अ
मग, फायनल मॅच कधी आहे?
फायनल, अजून भरपूर वेळ आहे.
हम्म.. हम्म.. बरं बरं.
अर्जेंटिनाची उद्या, परवा सोमवारी.
हम् हम
साडे दहा वाजता रात्री हो स्पेनचे ये उद्या शकत सकाळी साडे नऊ वाजता
होय का? हम् बरं, बघ मग यायच्या नाहीत. आता, झोप आता. गुड नाईट, ठेवू काय मग?
करतो मग निवांत.
हा गुड नाईट गुड नाईट
होय, उद्या करतो परत. होय. काळजी घे, औषध घे वेळेवर. हम् डॉ डॉक्टरांनी सांगितल्यास तसं वेळेवर घे.
हो घेते, चालतंय. ठेवू काय?
हा चालतंय चालतंय.
हम्.